हॅलो.... हॅलो.... हॅलो.... हॅलो.... हॅलो, हॅलो हा आला आता-
हं पप्पाच कॉल चालू होता.
हा का.
हम्म...
अरे यार...
का करताय?
काय नाही बाहेर बसलोय झाडा खाली आंब्याच्या-
हाव का-
हम्म....
बर आहे मग काय.
काय आहे ते? काय आहे ते? पेरू नाही ते. तो पेरू पडला बघ.
आंब्याला पेरू म्हणून राहिला का?
हा ते छोटा मुलगा आहे ते एकदम-
हम्म... आता
हम्म...
तूझ जवळ, तूझ जवळ आहे काय सांभाळायला मग.
काय.
तूझ्या जवळ दिलाय काय म्हणलं सांभाळायला.
नाही ते दोघं तिघे गेले लहान मुलं मुली, ते झाडावर चढले, जाम तोडते.
हाव का.
हम्म, बघू. ये शंभु, ते बघ वरती किती मोठे-मोठे आहेत. ते बघ आंबे किती मोठेयत, ते पाय ते. ते बघ ना किती ते.
कसं काय लागला. मंग लागला का. मय सगळे झाले कंप्लीट.
सगळे आले, किती आयडीज केले तू.
मी कामा आहे, आयडीच के याला मम्मीच्या आणि आजीच्या ह्यच्यावर काही आले नाही टास्क.
माझं पण माझ्या आयडी चा आलेय एक आजीच्या आईडीचे आले, आणि मम्मीच्या आईडीला आलेच नाही.
हो का.
मग आ ते दुसरं ते माझं ते चालूय, एक ते इंग्लिश म्हणून आलो तो म्हणे, ज्या भाषेत केलं असतो त्या भाषेतच.
हां.
करायच असं काही हाय वाटतं त्याचं ना, माझ कोणती शाळेला कस का झाली इंग्लिश. मग ते समजलंच नाही.
हम्म झाला असेल का. पर ते अकाउंट डिलीट करून परत लॉगिन करायचं ना, तेव्हा मराठी भाषाच चूज करायची. अच्छा.
पण मला असंल ऑप्शन आलंच नव्हते. ते कस का झालं काय माहिती. आणि आधीच्याला मला भाषा आलीच नव्हती, ते अटोमॅटिक गेला इंग्लिश येऊन गेला. त्याला मराठी येऊन गेली.
हा का.
काय बई माझ्या का एवढ लक्षात नाहीय, झालं असेल काही. मग त्याचे काय माहिते, आयडीच करून तर गेला येत क नाही येत काय माहीत ना. एवढं रूल लावता ये, हे खरंच एक एक चेक करतील का.
मग चेक करणार की, कारण की मागच्या वेळेस लईजणांनी टास्क प्रॉपर केलेच नव्हते, जसे आले जसे आले तसेच सोडून दिले होते.